आता माया बंद केल्या मी माया चुन आता इथऊन चालू झालं. का
हॅलो! तूच ब काही बोल मी काहीच नाही बोलत आता तू बोल. तू. तू बस जेवली का ग हाय हॅलो बाय बाय काय काय कराचं ते बोल.
जेवण झाले.
होहोघ
हो काकाय वई
मी आज केलं वांग काळ.
हाऊ हो का.
हम्म! भात केला पोळ्या.
सर माझं जेवण झालं.
आव का. सायं मैत्रिणीचे नाव सांग बरं मला काय काय येतं कोणकोणत्या बेस्ट
माझी बेस्ट फ्रेंड समृद्धी. आकेश फाटे.
समृद्धी अस. केश पाटील किती पर्सेंटेज भेटले तिला मग. तुझी क्लासमेंट नाही काय.
ध्यानात नाही आहे
हो तुला किती भेटले.
मला एटी फायव्ह पर्सेंटेज
हा काय बरं
सरला नाही का चांगलं भाषण द्यायचं बर का हा.
तिला म्हणा पुढं होत जा ना कोणते ही कामासाठी.
अ पाढे पाठांतर म्हणजे टेबल घेता का तुमचे.
ची लर्न घेत्या.
कधी याच्या वेळे असेंब्लीच्या वेळेस.
डबल लंच ब्रेक. टाईमला
क्लासमध्ये घेत्या का. हो का बरं बरं.
हा! त्याच्यावरच लाव याच्यावर.